हॅलो
हा बोलत आहे
हा नमस्कार
नमस्कार
हम्म काय चाललंय मग
काही नाही असं स्वयंपाक वगैरे आता शाळा चालू होतील त्याची सगळी तयारी
हम्म मुलांच्या सुट्ट्या संपत आल्यात शाळेचे दिवस वाढत चालले म्हणजे आता जवळ आल्या ते धावपळ चालू असेल सगळी
हो आता पंधरा तारखेपासून शाळा चालू ना मे महिना आता सुट टी मग गावाला जायचं एन्जॉय करायचं उशिरा उठायचं खायचं पा्यायचं सगळं आता असं रुटीन चालू होईल सगळं शाळेचं
हो बरोबर आहे ते कस सुट्टी असली की मुलांच रोटीन पूर्ण डिस्र् होत कारण सकाळी उशीरा उठणार मग जेव वेळण तसं शाळाचं भरल्या की कस सगळं वेळच्या वेळी प्रत्येक गोष्ट होत राहते आणि आपल्याला पण मग वेळेत करायची सवय लागून जाते आता काय खरेदीची त्याची तयारी
हो आता सगळंचता हल्ली कसं पहिलं आपल्या वेळेला तरी आधी नवीन पुस्तकं वया वगैरे किंवा आप किमतीमध्ये आपण घ्यायचो आता शाळेतूनच सगळं करतात तर तिथूनच घ्यावं लागतं
हो ते कसं होतय मुलांना चांगलं वाटतय प्रत्येक वस्तू नवीन मिळतीय पण आई वडिलांवरती किती पैशांचा किती बोजा पडतोय किंवा किती त्रास होतोय किंवा धावपळ होते प्रत्येकाच्या शाळेत जायचं त्यांनी सांगितलेलं ते सगळे सेट घेत तेे
हो आणि हल्ली बऱ्याच शाळांमध्ये तर काही शूज परत च काय घ्यायचंय तेवढं सगळं तिथून शाळेतूनच त्यांच स्टोर त्यांच्याचकडून खरेदी करायला लागत
बरोबर बरोबर म्हणजे ते पहिलं कसं होतं आपल्या वेळेस एक पुस्तकांचा सेट आणला तर तीन चार वर्ष प्रत्येक जण ते वापरत होत म्हणजे दर दहा वर्षांनी सिलेबस बदलायचा तोपर्यंत ते पुस्तक वापरतच राहायचो होत आपण अर्ध्या किमतीत म्हणा किंवा पाऊन किमतीत म्हणा अ त्याच्यानंतर फुकट कोणी कोणाला एखाद्या गरीबाला पण देऊन ते वापरता येत होते पण आता कसं होते एकदम नवीन पुस्तकं असली तरी पण ते वापरात येत नाहीत कारण शाळा दरवर्षी काहीतरी थोडाफार बदल करते आणि ते जुनी पुस्तकं तर वापरायचा विषयच नाही प्रत्येक वेळी नवीनच सेठ घ्या हा ग्रह असतो ना त्यांचा
आणि तो शाळेतूनच नियमच असतो की तुम्ही ऍडमिशन घेतलं की सगळं हथूनच घेतलं पाहिजे त्याफी मध्ये सगळं आणि पहिलं आपण हे असताना अगदी पुस्तकांना कवर घालणे वगैरे अगदी एक सोळंच असायचं सगळं
हो हो करायचं आता तस काहीच राहिलं नाही
जुन्या वयातली पानं फाडून काढायची ते बाइंडिंग करून एक रसोई बनवायची हा
ते माहितच नाही ते वया तशा वापरायच्या रतीत आता
त्यांचे त्या ठरलेले आहेत ते त्याच्या प्र्रमाणे चालतं आणि त्यांना सगळं छत्री रेनकोट बूट सगळं दरवर्षी नवीन पाहिजे आपण म्हणजे मोठ्या भावाचं बहिणीचं बारक्याला मग त्याच्या बारक्याला किंवा शेजारी असं एकच ते चालून जायचंछ वगैरे आता नाही आता त्यांना दरवर्षी नवीन लागतो
लाग आणि शाळेत कस दरवर्षी ते युनिफॉर्म पण बदलत राहतात दर दोन वर्षाला दर दोन वर्षला ते पण बदलत राहतात खर्च म्हणजे जर विचार केला तर लेय साहित्य आणि इतर बराचसा खर्च होतो आणि तो अनावश्यक आहे म्हणजे गरज नाहीये तरी पण तो आपल्याला करावा लागतो सगळ्यांना
आणि मुलांना तर आता गाड्या वगैरे येतात तेव्हा अगदी शाळेच्या गेट पासून तर दारापर्यंत बर्ण री रेनकोट हे त्यांना हवंच असतं दरवर्षी जरी वापरत नसल तरी
हो वापरत नसलं तरी नवीन पाहिजे असते प्रत्येक गोष्ट हम्
च पण तेच होतं आपल्याला एक शिक्षक सगळ्या विषयाला असायच म्हणजे लहान असताना अस आणि त्यांना बरोबर माहिती असायचं की कोणाची आवड काय कोणाच्या घरची परिस्थिती कशी आहे आ तस नसतं तर सगळे शिक्षक बदलतात मुलांची पण काही अटॅचमेंट नसते श
नाही नाही कारण प्रत्येक विषयाला हा आपलं शिक्षकांच कस म्हणजे आपलं प्राथमिक शाळेतले शिक्षक आजही आपल्या लक्षात कारण वर्षभर एकच शिक्षक आप आप दहा ते चार वाजेपर्यंत शिक्षकच बदलत नव्हता ना ज परिषद ला
आणि त्यांनी मारलं तरी म्हणजे आई वडील स्वतः सगाय की तुम्ही मा पण ह्या श लावा अभ्यासाचे वगैरे आता स्वतः नुसतं ओरडलं तरी सुद्धा लगेच पालक येतात कि तुम्ही का ओरडलं त्याला सहन होत नाहीये तो घाबरला त्यानी घरी असं सांगितलं म्हणजे आता शिक्षकांनाच घाबरावं लागतं मुलांना
ते आणि कस कायदा पण तेच केला की मारायचं नाही न मारता मुला त्यामुळे काय झालं आता मुलं ऐकत नाहीत हट्टीपणा जास्त वाढलाय किंवा त्यांच्यामध्येध्ये सहनशीलता अजिबातच राहिलेली नाहीये किंवा नवीन शिकण्याची उमेद नाही फक्त मोबाईल सुट्टी तर आपण किती सुट्टी एंजॉय करायच म्हणजे खेळत होतो कुठे झाडावर जा गावाकडे जा कोुणा शेेतात जा पण आताची मुलं फक्त मोबाईल आणि त्या मोबाईल वरचे गेम रीलीलस ह्याच्यातच मग्न असतात
आणि पहिलं त्यामुळे कसं होतं कोणाचे म्हणजे निबंध चांगले लिहित आहेत. कोणाची वक्तृत्व स्पर्धा कोण खेळात चमकतो या सगळ्याकडे लक्ष आणि पास झालं तरी भरपूर असायचं आ म्हणजे टक्केवारी सगळे क्लासेस म्हणजे नव्वदच्या पंच्याण्णवच्या. पुढे पाहिजे त्याच्या हातमध्ये लागत नाही आणि आधी पस्तीस टक्क्यांनी पास झाला तरी पालकांना वाटायच चला गंगत घोडव आलं. झालो पास बस एवढंच अगदी त्या वळेला एक वरपासची पण संकल्पना होती. म्हणजे जर आता जे इटीकिटी बोलतात ते जर दोन मार्क कमी पडले तर म्हणायचे वरपच झाला आम्ही म्हणायच तुला ओढललं दुरी लावून वरती म्हणजे वरपास झाल आताच्या मुलांना ते वरपास वगैरे काय समजणार
कायच हो नाही नाही आ तर काही ते राहिलच नाही आणि कस आहे. स्पर्धा वाढल्यामुळे आईवडल पण अभ्यास अभ्यास कर मुलं चडून अभ्यास. आणि आता मैदानी खेळ ते पण खूप कमी झाले ना त्याच्यामुळे मुलं खेळायला मागतच नाहीत अभ्यास ट्युशन ते झालं की राहिलाचला वेळ मोबाईल म. म्हणजे बाकी ज शारी हाल म्हण. आपल्या वेळेस कवायत वगैरे शाळेत व्हायच्या नाही का आता. शाळना ते काही दिसतच नाही अजिबातच पीटीचा पिरयड आपल्याला कंपल्सरी अस. जायचा की बाबा रोज एक पिरियड आपल्याला बाहेर मैदानावर खेळायलागेल घेऊन जातच होते हा. आणि न घरी आल्यानंतर पण आपलं काय असायचं एक तास कंपल्सरी बाहेर खाली. खेळून येणे मोबाईलच नव्हते त्या काळात त्यामुळे आपल्याला विरांंगुळाचे खूप साधन होते आता तसं राहिलं नाहीये ना मुला
आणि तेव्हा वयोमानानुसार तरी शाळेत घालायचे म्हणजे पाच पूर्ण झाल्यावर आता एवढी स्पर्धा लागते की दीड पावणे दोन वर्षाच झालं की त्याला काहीच कळत नाही. तोपर्यंत घरी त्याला आता आई तर कोणी म्हणत नाही मम्मी म्हणतात एबीसीडी शिकव स्वतःच नाव इंग्लिशमध्ये शिकव आणि मग खूप घाई होते. शाळेत पण हल्ली अडीच वर्षाच्या आधीच ऍडमिशन देतात मग ते नर्सरी न ते म्हणजे त्यांच बालपण पण पूर्ण जून होत नाही कि लगेच घाई लागते. की नाही शेजारच्या मुलांना स्वतःच नाव सांगता येत तो कलर ओळखते फुलांचे मग माझ्या पण आलं पाहिजे मग मी पण टाकते. अगदी एक दीड वर्ष झालं की चौकशी सुरू करतात. आणि सगळीकडे तक्या कुत्र्याच्या षेत्राप्रमाणे शाळा वाढलेल्या आणि सगळीकडे हे होतं.
हो बरोबर आहे म्हणजे अ शाळाही तितक्याच वाढल्यात मुलांची संख्याही तितकीेच झाली त्यात आईवडिलांना बरेचसे आता कसं. अ दोघंही जॉब करणार आहेत त्यांना वाट मु बाहेर आहेत ते चांगले आहेत आणि काहीना वाटत चग. शिकाव म्हणून पाठावे. काहींना घरात शांतता हवी म्हणून मुलांना पाठ. ठून द्या असत म्हणजे प्रत्येकाची कारण वेगवेगळी आहेत ना. आणि काही तुरळकच असे आहेत की बाबा नाही स्पर्धेत राहायला पाहिजे पण त्या मुलांना हे विचार करतच नाहीत आई वडील आपल्या आपल्या पद्धतीने चालू आहे त्यांचं
हम्म. त्यांच्यात काय खेळण्या बिळण्याच आणि मातीत वगैरे पण हल्ले खेळू देत नाही इन्फेक्शन होतं हे उलट मातीत खेळल्यामुळे तर मुलं स्ट्राग होतात त्यांची प्रतिकार शक्ती वाढत ते थोडस होतं प आता इतकी ती हे चालीत की जरा अस धक्का लागला तरी पडून जातात ताकतच नसते किंवा जरा वातावरण बदललं कि आजारी पडतात लगेच
खेळा कुठलंही पाणी प्या काही होत नव्हत आपल्याला त्यावेळेस
अगदी अ खेळताना पडलं तरी ते काय येईल त्याच्यावर नुसतं माती टाकायची त्या जखमेवर आणि पुढं जायचं चोळून असं असायचं
नाही नाही राहिलं राहिलं घरी सांगायची पण हिंमत होत नव्हती आम्हाला लागलंय म्हणून आताची पुलं ओरडतच राहतात
भांड म्या म्या बाहेर बाहेरेटयची कारण घरी सांगितलं तर दोघांना पण मार मिळायच आणि आताच बालक तसं नसतं आता ते भांडायला जातात लगेच दुसऱ्यांकडे की काय झालं म्हणून त्यामु शाळेचं पण त्यांना आता काही एवढं प्रूप राहिलेलं नाही सगळं चेंज झालंय म्हणजे आधीच्यात आणि आत्ताच्यात खूप फरक पडलाय सगळ्या गोष्टीत आणि मराठी तर मुलांना हल्ली कळत पण नाहीये इंग्लिश
नाही आता इंग्लिश स्कूल मु मराठीचा विषयच नाही राहिलेला मराठी समज का हेच नाही आपला टाईम आहे ना आता आपल्याला फक्त पन्नास सेकंद राहिलेले आहेत वेळा संपत आलेला आजचा विषय खूप छान हो आ म्हणजे बोलण्यासारख खूप आहे की आपण थांबूच शकत नाही पण आपल्या वेळ त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल आता तुमच्याशी बोलून छान वाटलं थँकू
छान
ओके